काय चालूय?
काम चालू आहेत बघ, आज सध्या.
कशाचे?
हेच शेतातली वगैरे
लग्न
नाही ना, सध्या आता कुठेत?
अरे, स्टेटस आहे बा लग्नाच्या तारखा
पावसाचे वगैरे नाही.
हो, का. आमच्या मित्राच झालं परवा दिवशीच.
हो, का.
हम्म, तारखा असेल ना पण
नाही सध्या तर नाहीत आता, पावसा पावसाळ्यात तर नसत सध्याच्या वारीमुळे वगैरे.
हा हा.
हा.
नाही, पण आता ते धोंड्याचा महिना आधीपर्यंत काही तारखा नव्हत्या. आणि आता धोंडा जस म्हणजे माझ्या तीन मित्राच्या अशा तारखा होत्या, जस आज धोंड्याचा महिना संपला. लगे दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लग्न.
हो, का.
म्हणजे खूपच अर्जंट मध्ये करून टाकले. नाही म्हणे नंतर पाणी राहते, हे राहते, ते राहते.
अच्छा, हो. हो ना, हो ना.
वारीला वगैरे जात नसता का?
नाही, नाही. इकडचेचं कामं होत नाही ती.
हो, गेले बो काही मित्र गेले आमचे वारीला.
हो, का.
रोज अपडेट येत राहतील.
हो, सध्या वारीला ते ऍक्सिडेंट वगैरे व्हायलेत.
हो, बा ते किती जबरदस्त ऍक्सिडेंट झाला माहितीय?
काल पण काहीतरी झालं वाटतं?
हो, का? आणि नेमका तू कॉल चालू व्हिडिओ व्हिडिओ कॉल काय तर, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आणि बरोबर टाईम वर ऍक्सीडेन्ट झाला तो.
अरे बापरे.
लाईव्ह मध्ये झाल्यासारखं झाल ना. जर म्हटल म्हणजे, देवावर विश्वास ठेवून लोक जातात. आणि, त्यांनाच देव घेऊन जाते.
हो ना
शेवटी काय ते लिहूनच राहत. जेवढ आप बरोबर आहे. जेवढ अस्तित्व आहे तेवढ राहत. जेवढ जगायच तेवढ, बाकी प्रारब्धचा भाग आहे. हो, आहे क मला वाट ते, पंचवीस तारखेला आहे का एकादशी.
हो, पंचवीस पंचवीस, सव्वीसची कायत आहेत.
पंचसवीस सव्वीसची आहे. आता कामामुळे जाण होत नाही. पण अशी इच्छा आहे का कधीतरी बा पाईवारी पंढरपूरची कराव. हा, कायम तेला एक्सप्लोर द पंढरपूर.
हा ना हा हा हा
काहीतरी नवीन, नाहीत हे राहण आपले हे तर जनरल लाईफच्या गोष्टी आहेत.
हो हो
पण, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करावा अस वाटते कधीतरी.
हो ना हो ना हम्म होईल होईल केल्यावर, केल्यावर होईलच कि. हा
तुमच्या, पंचांग वर सांगितली व तारीख आजची न उद्याची पावसाची.
हो आजपासून
पलीकड त खूप चांगल अस गरम होत आहे. चांगली उन्हाळ्यासाठी कडक उन आहे.
अहो तसच ऊन आहे सध्या इकडे पण.
हो ना सध्या खूपच गरज आहे पावसाची.
अ हो
पण करता काय आपल्या हातात काहीच नाहीये.
हाव ना, जेव्हा पडायचा तेव्हा पडणारच.
हो, पण मग आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा नाही पडला. आणि एक तर झाल अस का सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे ज्या सोयाबीनच्या पेरण्या आहे त्या पेरण्या ऑलरेडी उशिरा झाल्या.
हो न त्याच्या तेच
हम्म, त्यामुळ त्या पिकाचा जीव पण छोटा छोटा आहे. आणि असताना त्यामध्ये पावसाच नसण, पण किंवा पाऊस कमी असण ते पण त्यामध्ये एक सगळ धोकादायक असल्यासारखच आहे.
हो ना हो ना
हम्म
एक तर लेट झाल न त्यात पुन्हा पाऊस नाही.
खूप जास्त लेट झाल ना. काहीच इलाज नाहीये.
तोच विषय आहे.
वाल
बाकी, एज्युकेशन बी कॉम केल आहे हे ना.
हा, बी कॉम झालय.
बर बी कॉम नंतर, माझही बी कॉमच झालेल आहे. म्हणूनच तुम्हाला म्हटल मी की ह पण मी मराठी मधून केलं.
हो का काय मराठी इंग्लिश काही नसतं त्यांचं ते फक्त आपल्या याच्यावर असतं.
हो. अकाउंट वगैरे या गोष्टी कशातही चाल पण बाकीच्या गोष्टी इकॉनॉमिक्स आहे.
हो ना इकॉनॉमिक्स वगैरे पेपर- पेपर तर दोन्ही एकच येतात ना.
हो जेव्हा माझं तेव्हा इंग्लि चं ऑप्शन होतं पण म जे कोचिंग वगैरे होती. तेव्हाची अकाउंटची वगैरे कोचिंग जे आहे ते इंग्लिश मधून अवेलेबल नव्हती. कोचिंग मराठीमधूनच अवलेबल होती.
अच्छा, अच्छा,
त्यामुळं ते करायचं काम पडलं होतं. आणि एवढं काही कॉलेजकडं हा.
ते इंग्लिश शिकवणारे जराशे म्हणजे नाहीयेत जास्त इंग्लिशमध्ये शिकवणारे.
बरोबर आहे आणि एवढं काही अवेलेबल नव्हतं. तेव्हा नव्हतंच कारण मी तालुक्याच्या ठिकाणी बी कॉम केलं. तर एवढं काही अवलेबल पण नव्हतं.
हा हा.
हम्म,
हो.
आणि आता बिकॉम नंतर का पुढे काही केलंही नाही म्हणा.
तमी पण नाही गेल ना ते बीकॉम पर्यंतच ब झालं.
तुमचं आत्ताच बी कॉम झालंय वाटतं ना?
हो.
हो.
हा.
माझं बी कॉम भरपूर वर्ष झाले मला म्हणजे सेकंड आमच्या वेळेस आता मला वाटते का सेमेस्टर पॅटर्न असेल. आमच्या वे सेमिस्टर पॅटर्न होता अन्युअल पॅटर्न होता.
हा हा हा आमच्या वेळेस सेमिस्टरच होता कि.
हा आमच्या स अन्युल होता. त्यामुळे ते एटी केटी घेत - घेत बीकॉम कम्प्लीट केलं. आणि बी कॉम कम्प्लटं केल्यानंतर? प- सोपं होतं पण त्याच्यात त्या अभ्यासाची तयारी पाहिजे अभ्यासाकडे लक्ष पाहिजे ना.
हा हा.
एक तर अभ्यासाची तयारी नव्हती अभ्यासाकडे लक्षही नव्हतं.
हा हा.
आणि अ - स्पर्धा परीक्षा करायची होती.
हो ना.
तर त्याच्यामुळेळ नंतर इच्छा असून नेमकून काही केली नाही. तर आता मी बी ए सी ला अडमिशन.
तयारी करायची असती तर मग बी कॉम का केलं बरं. असं झालंय का?
नाही काही लोक जे हे जे. बुलढाणा अर्बन आहे बँक आहे ना ते बँकेमध्ये काही, आमचे लोक होते
हा हा
तर, असं वाटलं का बीए केलं तर एकदम प्लेनच होऊन जाईल
हा
तर त्या प्लेन बी बी पेक्षा, बीकॉम म्हणजे एखादीम स्किल टाईप जर राहिलं तर, थोडस इकडं तिकड असं दोन्ही करता येईल
हा हा, ते त्या टाइमला जर स्कोप पण, होता बिकॉम ला नवीन म्हणजे, कोणी जास्त घेतही नव्हत आणि, आता जस लॉकडाऊन पाासून बीकॉम अस सगळे
बरोबर आहे
हा
आणि, स्पर्धा परीक्षेचा विषय असा आहे, का तुम्हाला खरी जर तयारी करायची अस स्पर्धा परीक्षेची तर, तुम्हाला गायडन्स खूप महत्त्वाचा आहे आणि, जसं तुमची बारावी कंप्लीट होते. किंवा त्याच्या आधीपासूनच तस तर आधीपासूनच पाहिजे पण, किमान जेव्हा तुम बारावी संपत, तेव्हापासून तुम्ही तयारी करायला पाहिजे
स्पर्धा परीक्षा की ना
हा, जेणेकरून तुमचं जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल, तेव्हा तुम फुलपूफ पण, मला गायडन्सचश्र भेटल आणि गाडन्स करायला फार काय लोक पण नव्हते, तर त्यामुळे ते काही गायडन्स खूप महत्त्वाच आहे पूर्ण याच्यामध्ये बिना गायडन्सचं, अवघडच आहे कोणत्याही क्षेत्र असो त्यामुळे, आता आहे तर स्ट्रगल चाललंय उशिरा सुरू केल्यानं नाहीतर अं आणिथे लोकल चाला असतो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो